बोल की काय नाई बग बस. उठलोय आत्ता जेवून. तू काय करायल्यास?
लोय बघा. ह
जेवलीस?
जेवलो नाई अजून. तुम्ही?
मी आता जस्टच जेवून कोण आलय बघ.
हा हा. लवकर.
झालं की माझं. टायमिंग् आठ ते साडेआठच्या दरम्यानच मी जेवतोय आणि नऊला झोपतोय.
हा. आमी तर होय किती वाजता जातय?
नऊ वाजून दहा मिनट. त्यांनी जातोय.
हम्म हम्म किती ते किती आहे टायमिंग? मग ऑफिसच.
साडे नऊ ते साडे.. पाच आहे.
हम्म हम्म मग.
आणि तुझा अभ्यास काय म्हणतोय?
काय नाही बघा, अभ्यास झाल कंप्लीट आता एम एस सी.
हूं.. हूं.
इथच हाय, जॉबच बघायचं म्हणतय, तर जॉब काय भेटनाच.
हा.. हा.. मी पण कळवते. तुला वॅकॅन्सी असेल.
हा हा चालतय, कधी कळवता एक.. एक सांगितलेला ते भेटून आलो त्यांनी काय दोन हजार पेमेंट सांगित लीत आणि काय सगळं ते जी एस टी अकाउंटंट ते न असलच काय काय ते माझ्या फिल्डच रिलेटेड. उत्पन्न होतो.
ह ह ह ह पे चांगलं पेमेंट बघुनच.. जॉईन हो. कि तुझं शिक्षण झालं चांगलं. हूं.. हूं.. हूं.. हूं मी पण बघत ते आणि सांगते तुला..
आजचा दिवस कसा गेला तुमचा..?
छान, मजेत, कामात.
कामात मजेत गेला.
हूं.. हूं.. हूं..
वरती, टेरिसवर आहे ग.
वरती आलोय, टेरिसवर... त्यामुळे वाऱ्याचा आवाज येत असेल तुला... मोकळ्या वेळेत मोकळ्या वेळेत काही नाही बघ. करायचं, मोबाईल, एक मिनिट थांब, एक मिनिट थांब.. हॅलो..
हा.. बोला की, हा आवाज नीट येईना झालाय, हा... आत्ता आला बघा.
मोकळ्या वेळेत काय नाही मोबाईल टीव्ही मुलांच्या बरोबर जरा मजा मस्ती करायच. आणि काय निवांत आहे बघ.
तुमच्या ऑफिस मध्ये आता जागा नाही येत व्हय.
आता जागा नाही. नाहीयेत सध्या, निघल्यावर कळवतो मी. तुला तरी पण आणि तू बाहेरच्यांच्या पण कुणाच्या तरी टच मधे राहा असेल त सांगा.
होय होय विचारतय सोडा. सगळीकडे. ह हम हम बर.
आणि
दांडेली ला जायच प्लॅन करत होतो मी.
हम्म, हो तुम्ही आधी सांगितलेल की आधी सांगित ला आणि परत काय त्याच्यावर
कॅन्सल झाल ते, मग तेच की. आता म्हटल विचारायच तुला.
हा हा, मग कधी कधी जायचा प्लॅन हाय.
अ नेक्स्ट मंथ ला जायचा प्लॅनाय.
अ, हम्म हम्म कोण कोण.
आपण फ्रेंड सर्कल आपल्या, जायच्या. आपण आपला फ्रेंड सर्कल जाऊयात.
हा.
हम्म.
आणि काय मग बाकी. देऊळ बंद पिक्चर बघून आलीस कन्हई.
नाही अजून तुम्ही
नाही एक संडेला जऊया आपण दोघी निवांत बघायला, स्वतःसाठी जरा वेळ काढूया आणि जाऊया.
यायलाच पा घरी बसून खूप कंटाळा आलाय तुम्ही जॉबला तर जा ताय रोज माझं ते पण घरातल्यांचीच तोंड बघायची. मग
का का ग अस म्हणतीस घरातल्यांना. किती छान आहेत तुझ्या घरातली तुझी फॅमिली किती छान आहे. अग
हॅलो काय ऐकु येईना आवाज.
अग तुम ची फॅमिती किती छान आहे असं का बोलतीस म्हंटल अगं तुझी फॅमिली छान आहे असं का म्हणतीस म्हंटलं.
होय बर बर बर तुम्हाला माहित आहे की होय.
ते नाही तुमच्या घरात किती छान मला तर तुमच्यात घरात आलो कणी मी असं मोटिवेशनल गोष्टी पॉझिटिव्हटी खरच छान वाटते तुमच्या घरात हं
माझ्यासंग कसं वागत्यात बघताय नव्ह
पॉझिटिव्हि ठेवायची बाळा आपण हं नक्की ठेव स्वय पाक काय केलीस आज
स्वयपाक काय नाही तीनच केली माझी ती आल्या करत नाही
बघ किती छान बहीण आहे बघ बरं तुझी हम्म तू दिसायलास मला
होय काय हा तुम्ही टेरेस वर आहे ना
इकी मेरे सामनेवाली खिडकी मे झालयं गं आवरलो ग कबंर तेन लय जरा दुखाय लागलीया कबंरतेन दुखालय आह
नाहीसा की बाहेर
अग बाई मला बसायचं व्हिना कधी झोपीन झाले म्हटलं बघूया तुझं डेली रुटीन काय चालू हाय बघूया म्हटलं तुझं डेली रुटीन कायचा
डेली रूटीन हे आहे बघा
छान आहे, छान आहे कंटिन्यू, कंटिन्यू लागेल जॉब लागेल स्वामींच्या आशीर्वादानं स्वामींच्या आशीर्वा वजने लहान
होय स्वामी स्वामी म्हणायला पाहिजे
मग काय बघ मी म्हणतोय म्हणून लागल की नाही मला मी म्हणत होतो म्हणून मला जॉब लागला की नाही बर!
होय लागला कि आता तसच मला पण भेटू दे अ
ऑफिशिअली जोइनिंग माझं सोमवारपासून आहे. आता आठ दिवस माझ ह ट्रेनिंग झालं ग तरी बाकीच्या स्टाफला इचलकरंजीला जायला लागत होत मला काय इचलकरंजी जायला लागल नाही इथल्या इथ आमच्या मॅडमनी कव्हर करून घेतल्या बाकी आणि काय गजलक्ष्मीत ड्रेस आणि साड्या इतक्या छान आल्यात विष होय गेल्तो परवा विषय हार्ड साड्या सहाशे पंचवीस ला वैगेरे हाईत घ्या इथल्या भावजयला एक घेतलय माझ्या सहाशे पंचवीस ला घेतल्या काय साडी त्याच्यावर शेला पण आहे शेला पण आहे त्या साडीवर वय आणि ड्रेस तर असल शेवट नादच कुळा साडीत पाचशे रुपयेला ड्रेस आहेत तिथं कापड वगैरे आता आता रिसेेंटली माल एवढा नवीन भरलाय त्यांनी पूर्ण नवीन सगळ भरलय होय. कॉटनच्या साड्या चारशे चारशे रुपयेला काय कॉ त्याच्यावर अशा आरसा आणि गोंड इत इतकी छान साडी होती. शेवटच हो
मी पण परवा एक घेतलो की कॉटन मध्ये साडी
होय काय आमच्या आता आता आमच्या ऑफिसमध्ये आमच्या आता कॉलेज मध्ये क नई फंक्शन असतात तेव्हा तुझी साडी दे मला हा नेसायला काय म्हटलीस कुठलीस साडी आणि आन आणि कुठली साडी घेतली म्हटलीस असं काय असं काय एक्झॅक्ट नसते ग म्हणजे आता. परवा हुता, नववीची नवीन बॅच आली मग त्यांच वेल कम करायच हुत मग तेव्हा औक्षण वगैरे करून आत घेतलं. मग तेव्हा साड्या नेसून या म्हणून सांगितल. मग गेलेलो परत आता कु कुठल्या पण सणाला वगैरे मॅडम म्हणजे स्टाप
अ चालते कि पाहिजे असेल पण माझ्या पण आहेत.
हा हा हा हा नेतो नेतो की आणि काय मग? जरा वरती असल्यामुळ वाऱ्याचा आवाज याय लागलाय ग
आहेत.
काय म्हंटलीस?
आवाज वाऱ्यायचा येलाय म्हणलो.
ते पोर हायत नई खाली मग ते काय ऐकू देत नईत आपल्याला, बोलू देत नईत व्यवस्थित म्हणताना म्हंटल हम्म् हा ते कणी दुसरीकड कणी सांगू काय अ ती बंडाऱ्याच दुकानाय म्हायताय? पद्मावत् ती सारीच त्यांची मुलगी हाय कणी, ती सकाळी मला बसमध्ये भेटलेली, ती ये अ ऊ म्युच्युअल फंड काय म्यू म्यच्युअल फयनान्समध्ये का नाही ती जॉबला आय बघ तिला पण दहा हजार रुपये कातर पेमेंट आहे ती कोल्हापूरला हाय मग अस टचवूड मध्ये राहायच. च सगळ्यांच्या मी तर हायच सांगितले तुला, मला जे दिसतील पॅम्प्लेट वगैरे जे ट्रस्टेड आय ते मी तुला सेंड करत राहात तेच बट तू पण राहा आणि लवकर तुझी पण विश पूर्ण होउ दे, लवकर जॉब भे तू दे गजलक्ष्मीत जाऊ या
होय पैसे मिळालेल सगळं शॉपिंगलाच घालवायचं होय पहिला कपडे
मी अजूनही माझं पेमेंट तेज्या ‌आदी म्हणाय लागलोय मी आता दोन हजारचे कपडेचं आणणार ते गजलक्ष्मीतंन
चालतंय
हूं हां चालतंय चालतंय ठेऊ काय?